हॅलो हॅलो हा तेच कॉल कर करा म्हटलेला म्हणतान केलो.
हा. काय बा बाहेर आहे काय?
ते जरा गावात
हा हा हा हा तुम्ही म्हंटल्यासा म्हणताना मग केले.
हा हा नाही मी आता जस्ट तुमचा मेसेज बघितला होता म्हणल सांग असल तो तुम्ही कॉल केला म्हणला असू दया आता
हा हा.
काय करताय जेवण वगैरे आवरलं?
झालं. वा तुमचं.
हो चालय आता घरा जाऊन आवरायचं.
हा हा हा कुठ गावी गेलता काय?
नाही, नाही जरा सामान आणायचं होत घरातलं, मग ते आ नायला आलेलो बाहेर.
हा हा हा!
हूं काय म आणि.
आणि काय नाय आणि. अ. नाही, नाही मुलगी बोलल्या. हा. अ आणि काय हं म्हणजे कुठ राहताय?
मी आहे प्रॉपर शिरडोनची, पण इथं कोरोचीमध्ये येऊन राहिलय आमी. मंजे जागा घेतली त्यामुळ.
कोरज आम्ही शिरडूनच. चाय की मी.
होय!
हूं!
शिरढोण मध्येच राहातय.
होय होय. तुम्ही करोचन गेलाय होय राहायला हा हा!
कोरुचनं मध्ये चालू असतं, तुम्ही काय करता जॉब वगैरे काय घरी असताय.
नाही नाही घरीच असते.
हा हा पहिला जॉब करत होते ते पण जरा मुलगा झालाय त्यामुळं घरीच आहे, आता हूं.
म इथं कोण असतात का नाही शिरडून मध्ये.
शीरडून मध्ये असतात की, आई बाबा दीर. वगैरे असतात.
हा हा हा हा! तू का काय कल्लंच नाही नाही गेलं ह म मुंबईल गेलत नंद यती तिकडे म्हणून मुंबईल गेत गिरन गेत तुम्ही ट्र्रीप केला गेल तग नाही
ट्र्रीपला या वर्षी कुठे गेलो नाही कारण कि मुलगा बारका आहे त्यामु जसं जरा बाहेरचं वातावरण सुटत नाही ना लगेच
किती वर्षचा आहे बघ
क वर्षाच नाही किती महिन्यात आहे म्हणजे मुलगी एक आहे मला मुलगी चार वर्षाची आणि आता मुलगा झालाय चार महिन्याचा आहे तो
हा हा हा हा
होय लहान असल्यामुळे ते हे होते सगळं
हा तेच जराड वगैरे संपलेलं म्हणलं तर सगळंच ते ला जाऊन या जरा गावात हम्
ह
जेवण वगैरे आवरडलं घरचे वगैरे
सलजेवथ
हा हा
हम्म आहेतात आहेतच बर आहेत बघा तुमचं
हो सगळे मस्त
अ
तुम्ही कुठं बाहेर बसलाय का काय
होय होय
हा हा अ
हा मी येतय का नाहीड शेवडून ना तरी
छेडून लाय ते की पर होर सज का मिला आले होते त्याच्यानंतर जरा परवा म्हणजे महिने काय ना मध्ये तिच्या घरी पण आले होते गा केवढ्या
होय होय हम्
आणि काय
नाही म्हणजे असं जरा नाश्ता केलाय बाहेरच आ घरी जाऊन भूक लाली तर खायचं नाही तर बसायचं
दोघेजण असताय
होय दोघच की जरा बाहेर आलं की कसं म्हणजे काय तर
होय होय होय लहान मुलं हे करत नाही मग काय तर खाल्लं तर जात मी जेवण
ते अजून मोठ एक वापर तर प्रत्येक जेवनात बाहेर गेले की काहीत खाण्यात त्यामुळे तर आणि जरा फोटो वगंच होते
हा हा ह
तुमची मुलं किती
मुलगी दुसरीला गेली एकटीचा मुलगी ह होय हो चाले चार पाच दिवस झाला तर चालू होईल
होय लो बर झाली की
जिथ म्हडसा आहेतेत खाटलेलं पहिला मग नंतर ना काय चांगलं शिकवा ना म्हणताना मग रमबोला इथे घातलं हो
होय
हम्म
हा हा आम्ही पण यावर्षी होय त्याचा आता यावर्षी ऍडमिशन केलंय नर्सरीला.
हा हा हा
आता तिथं पण सोमवार पासून चालू होणार आहे.
हा हा तिथंच काय इचरकंजीला.
नाही नाही, तर अ करुचितच एक आहे. सुयश अकॅडमी म्हणून, तिथे घातले.
हा हा हा हा हम्म. तिथ पण आहे. नाही नाही तेच शिकवतील म्हणून हे केलं होय आहेत चांगलं खर काय ते सर हेच मग इंग्लिश शिकवला पाहिजे ग पहिला.
होय आणि आता ज ही आपली पिढी एवढीच मराठी तेवढं बोलणार आहे. नेक्स्ट जनरेशन आपल्यावर देणार
होय होय, आणि सगळं पुढं हा आणि पुढं सगळं कस हेच आहे सगळं विश कॉलेज हे ते. कम असल तरच हे होतंय ना. म्हणताना म होय होय, म्हणतानाच घातलं आणि हुशार पण अस त्यात हे नुकसान होतंय. पोरांचं मग.
होय.
ह्या वर्षी घातलोय. आता बघायचं पुढं.
ऍडमिशन केलंय. सी बी पोर्शन जरा अवघड आहे ना जास्ती त्यापेक्षा आतापासून जरा सवय लागलेली बरी म्हणलं.
होय. हम् हम. आणि काय?
काय नाही बघा निवांत.
हम हम. आणि कोणाला के नाही नाही काय करत नाही‌. काय नाही घरातच की घरीच शांडग हे ते कर.
होय, हा मगाशी कोण सांगत होत मला सांडग कर
होय काय? त्या हच्या फोन के, हा हा.
रवींदादा ची बायको. हा त्यांनीच सांगत होत्या वाटतं मला मगाशी तुमच नाव काय घेतले नाहीत पण नुसता म्हणत होते की सांडग तेन आम्ही करतोय घरी अस म्हणून.
हा हा काय चाल नाही ते का गाडीवर आहेय का काय गाडीवर याचं काय म्हटलं
जंगर लाम आहे आमचं
ह जोसरून कॉल होते का
सोडटेलट ब्रेक गनला हा मनवी घर घ होेत आहे
हा हा गलं मग आज केलाय क नाही कधी कुणाला कॉल
ह सकाळी अ नाही सरी तरी अमृतणींना एकदा केला होता म्हणजे त्यानीच केला होता मला कॉल त्याच्यानंतर काय त्यांचं नाव म्हणजे माझ्या श म एवढं जास्त कोण वळखच नाहीये प अनेकट कोरी शेवडमधलेच मेंबर होत त्यांनी केला होता कॉल
हा हा हा होग ते परगावचं पण करायलाच हं काय नसल तर पण
होय हे शेड्यल मधलं कस म्हणजे ते ग्रुप आहे ना त्या हनी ऐश्वर्या जोशीनी काढलेला हा होय म त्यांचा म्हणजे त्यांनी जना जना ऍड केला त्यांनाच मी तेथोडा मेसेज केला होता का मला आपल्या इथले अस बरं होतंय बाहेर
होय होय होय होय आणि बोलायला ना आवडते सगळ
तलमनला कोण लोकलचलं आपलं तर बरं पडते म्हणून पहिला मी मेसेज के कळ ना नंतर नच प्रॉब्लेम नको ह तेच म्हणूनच मी पर्सनली मेसेज केला म्हण त्या ग्रुप गी ती लगेे रिमोव हे करणारा असा विषय झालता ना
होय होय का सांगा आज सकाळी पण तस झालं ते कोण केलं आणि मी पण हो म्हंटल आणि जे फोन करून
अं हा तेच कि म नंतर प्रॉब्लेम होण्यापेक्षा म्हणलं आपण आधीच, सावध राहिलेलं बरं.
होय वैयक्तिक ते तुमचं तुम्ही करा ओळखीचे कुणाच असेल त्यांचं मग करा म्हटलं होय ग्रुप मध्ये आता काढले कि ते
मग तेच की मग त्याच्यानंतर आमचा आमचा एक ग्रुप तयार केला केलाय मी म्हणजे
हा हा हा होय होय होय दिवसातन पाच वेळा केलं तर पण हम्.
दुसरा अनेकदा कोणतरी काय त्यांचं नाव आठवत नाहीये मला, पण त्यांनी पण सांगितलं होतं की ऍड करा ग्रुप मध्ये म्हणजे कोण फ्री असेल तर डायरेक्टली कॉल करायला येतोय
होय होय होय होय होय हवं बरं झालं हे हच्यावर हे करायला
त्यांना कॉल करण्या
अर्थ नाही होय हा होय ना हू हम्म हम्म
मग
काय अनिक हं
हा ठेवू काय हा हा चालतंय दहा मिनिट झाले.
ओके